हॅलो हा बोला दे ना. काही नाही बाई हा. काही नाही बाई मजेत तुमचं काय चाललं? काही ना हो पाणी आलं ते गॅसच्या टाके आल्या म्हणलं ते गॅस चे हा हा. दिले होते कि तुमच्या चिंटूकड पाठवले ना मी. अस कसं तसं नाही दिले. हो देऊन टाकले होते मी कधी दिले होते ते म्हणे, तुमची बिशी काहीतरी चालू हो तो तुमचा चिंटू आला होता कि नाही? बाई आता काय नुकसान आहे काय मला काय बरंपाई आहे रिकामी दिले होते त्याला विचारा.
नाही हो नाही दिलं आता काय करावं तरी तुम्हाला त्यावेळेस पण बोलली होती तुम्ही लिहून ठेवा जावे माझे. पैशे तुम्ही देतच नाही बाई लवकर.
तुम्हाला जर विश्वास नाही तर म कशाला देता मी लगेच दुसऱ्या दिवशी दिले होते. एक काम करता तुम्ही त्या चिंटूला घेऊन माझ्याकडे घेऊन या. त्याला विचारते मी दिले का नाही त्याने एखाद्यास तुम्हाला दिले नसल पण मी लगेच पाठवलेय.
हा का मला तर काही बोलणार नाही बाई.
बोलला नाही मग त्याला विचारा तुम्ही. त्याच्या आईले पाठवले वाटलेस मी तुम्हाला. ऑनलाइन पैसे टाकले त्याची रिसिट पाठवते.
हा ते पावा लागल बाई तो हाव दुधवाला आलेला आहे त्याचे पैसे द्यायचे आहे तो रोज मागे लागलेला हे आणि ते गॅसवाल्याची द्यायचे आहे. ते दोन टाक्या घेऊन ठेवले त्याचे पैसे द्यायचे ये तो आता उद्या येईल बाबा.
चांग हा. हा. बरं बरं.
काय?
काही नाही बाकी काय चालल तुमच? हा माहितीय आहे मला. सगळं पाण्यात
सगळं पाण्यात हो बाई आमचं बी शेत पाण्यामध्ये ओ ताई. हा ना मग गॅसची टाकी घ्यायची होती इतकं चि खल झाले तो टाकीवाला बाबा बी म्हणे उद्या येईल म्हणे. आज आलेला होता तिकडच्या साईडला तर आलाच नाही तो.
त्याला म्हणा तुला काय करायचं टाकी दे ना म्हणायचे. पाया उडले एवढ्या पाया चिखल घुसून राहिला . हा ते आहे म्हणा.
पाऊसात पडायच्या का नाही?
हा थोडस सावर जसं सावरच राहील.
काय सावरतो काही नाही सावरत बाई. नाय हो बाई. इकडं नाही लागलय बाई.
इथं तर दुकानांमध्ये पाणी घुसल्या सेल लागता ना तुमच्या इ
नाही नाही आमच्याकडे काही नाही बाई.
नाही मराठला असेल बीसेल काही.
माझ्या भावाकडे बी लई पाणी झालं बाई त्याचा फोन आला होता सकाळी.
हा केला होता हा.
इतकं पाणी बाई त्यांच्या शेतामध्ये त्यांनी बांधायला काढलं ना ते सगळं पाण्यामध्ये तिचं सिमिंट वल्ल झालं, त्याची वाळू वाहून गेली. सगळं वाहून गेलं बाई तेव्हा माझ्या भावाचं वरती. पाणी ते स्लॅब वर त्याच्या ते काढायला जागा नाहीये.
साईडने कडे बांधून घ्यायचे ना.
ना बाई. बांधायचे पण ते माणसंही ना ना होते कामवाले.
मग आता काय करायचं. काय म्हणे तिकडं तर काम चालू ये म्हणे म्हणजे रस्त्याचं काम चालू म्हण तिकडं. अच्छा. हे पावसा पाण्याचं आता. हां ना.
काय कराव बाई काय म्हणता, काय चाललं तुमचं काय नाही बाई. मी असं ऐकलं क तुम्ही, दुसरीकडे नवीन घरात चालल्या म्हणे राहायला.
मोठ्या बिल्डिंगमध्ये त्या हॅलो!
हा ना बंगला घेतला ना, आम्ही बंगला.
कुठं ओ.
त्या तिकडं. ते पुढं एक ग.. हेना. ते नवीन बांधकाम चालू झालं होतं का?
हा हा हा..
त्याचा तिथं एक बंगला घेतला.
अ.
आणि त्या बंगल्याच काम चालू आहे म्हणजे अजून. का आपण फक्त खरेदी करून घेतलं.
ह का, मग राहाला चालंय का.
अजून नाही होती बाई नंतर आता काय.
हा का.
का-काम बाकी ये अजून भरपूर काम बाकी ये. हा का हा...
बन.
तिथं रायला जायचंय. नाही नाही तर इथं पण राहू ये. काय बिकायचय थोडी आपल्याला.
भांडे कुंडे काय करशील, विकून टाकशील का नाही ओ.
घील ना एवढं थोडी आपल्याला घर घेतलं म्हणून काय सगळ कं थोडं सांगेल. काय काय काही लोक शहरातले काय करता, हे नवीन भांडी. भागी पुढे असते ना त तिथच राहते आ का.
आणि मोठा बंगला घेतला का, तिथं नवीन सगळं संसार घेता म्हणे बाई असं ऐकलं बाई.
करणारे करतात हे आपल्या कुठं एवढं.
नवीन सगळ्या वस्तू लागत त्यांना.
नाही नाही आपण नाही काही करणार ये आपण. जे आहे तेच ठेवणार आहे, आहो मग असं जर झालं मग आपण तिथ‌ जूनेचं ये.
आपले आई बाप बी तर जूनेचं मग त्यांना काय घरी टाकून द्यायचं का.
करणारे. करता बाई लोकं आता काय करणार.
काय म्हणे नवीन घरात नवीनच भांडे घ्यायचे. सगळ्या नवीनच वस्तू घ्यायच्या. जुन्या वस्तू बीकून टाकत आलोक. बिकू टाकात बाई. काय काय लोकांनी त्या बाबांनी तर एक,
चांगल कपाट विकून टाकल दोन हजार रुपयला, कोणत्या बाबांनी अहो आमच्या समोर चं.
तो बाबा होता ना शहरातला, त्याची मास्तरची नोकरी होती. तो सोडून चालला गेला. मग ते भांडे कुंडे होते. तेना त्यांची बदली झाली. मग ते भांडे काय करायचे. तर मग त्यांनी, ते कपाट फ्रीज.
ते सगळ विकून टाकलं अर्धा किंमतीमध्ये. हा... त्यांच्याकडे दुसरं असल ना, नाही ना नाही म्हणे आम्हाला.
ना नवीन घ्यायचं म्हणे.
मग चांगला पैसा असेल त्याला पेमेंट. लोक आडवे तिडवे पैसे घालतात.
हा ना. लोक असे कुठं बी पैसे घालता. बाई का बरं बाई? तर म्हणे नवीन घ्यायचं म्हणे आम्हाला. मग आम्ही विकून टाक म्हणे त्यांची बदली झाली. मी एवढं सामान न्यायला परवडणार नाही म्हणे, मग मी कोण टाकलं त्यांनी असं.
चांगलाय बाबा म्हणावं. हम्म नवीनच घेत
घेत होतो आत्ता दोनच महिने झाले फिरीज घेतल होतो विकून टाकवलं त्यांनी.
काय बोलणार आहे काय आता लोकांना?
हा ना काय करावं तरी. काय म्हणता अजून काय चाललंय?
काही नाही बाई. दिला होता त्या माणसाचा, आला होता फोन.
मग.
पण मग माझीच काही इच्छा नाही झाली मग मी. आयम टाळम करत सोडून दिलं.
हा का? तुम्हाला ते त्या बायका फिरतात त्या कोण राहता त्या त्या अंगणवाडी सेवीका.
हम्म. भेटली होती केली ना. पंधरा दिवस.
मग.
पण मंग काय आता, इच्छा नाही व्हायला लागली. लई लांब पडायचं पैसेही द्यायचे नाही टायमावर. मी लोन काढलं मग लोनवाल्याचे परत. अ हप्ता नाही भरला का तो वेगळा बनबीन करायचा.
हा.
त्याच्यामुळे मग ती सोडाव लागली मला. चांगली होती, पण मग पैसे का टयमावर नाही तर काय उपयोग. हप्त्याच तारीख असते माझी त्या दिवशी गेलं नाही तर मग पैसे द्यावा लागत मला.
हा का? हम्म हम्म बरोबर आहे. तिथं आहे बाई. मग आता कुठ बघताय दुसरीकडे नोकरी. अहो मग बँकेमध्ये बघा ना चांगलं. कोणत्या तरी बँकेमध्ये मोठ्या.
तुमचं तर सगळं बँकेचं.
झाला होता हॅलो.
हा.
पण मग काय करता? हा पाठवते. काय करता?
काय करत मग चांगली बँकेची नोकरी बघायचीना हो.
काकू बर बर काकांसोबत एक पोळीला द्या बर. बाकी काय चाललंय काय नाही बाई. कंटाळा आलाय, पण काय करावं काम काय सुटत नाही. पोळी पोळी. हा द्या. काही नाही बाई बसलो.
आहो त्या माणसांना ना. चार पाट डबे लावायचे होते तिकडं तुमच्या इकड बायक आहे का कोणीतोरी दोनच्या.
एक बाई करती. पण तिच्या काही ह्याला चव नाही, ते एका माणसाने डब्बा लावला होता. पण त्यांनी काय नंतर मग परत‌आलंच नाही.
नाही त्याला भाजी पोळी वरण भात. आणि अशा वस्तू लागतात त्याला पालेभाज्या लागतात फक्त.
हा.. तेवढा डबा बघा बरं केवढ्याला देतात ते बरं का, सांगू सांगू विचार शंभर रुपये डबा आय, काय बी काय बी काय. काय बी नव्वद रूपये शंभर रुपये द्या, दोनशे रुपये हा शंभर कस काय. नॉनव्हेज चा अडीचशे रुपये डब्बा, ह.. एवढा भाव कुठंय हा मंग.
काय बी आपलं.
मग म चिकन काय स्वस्त येतं काय. चिकन स्वस्त मला काय मस् साले दिसाला लागत नाही का. बनवायचा हेचा तेचा खर्च सगळा असतो ना. बनवायचा वगैरे खर्च सगळा असतो ना.
हा का.
न
तुम्ही विचारून घ्या मग मला सांगा काय काही नाही
बरं बरं काय नाही ती जाईल ती आता क्लासला आलेली पडेलच राहत हा काय
किती किती दिवस?
काय कधीपासून तर बरच दिसते मला काय माहिती सोडलं का तेच ना मलाही तेच वाटतं
कारण की ती जाऊनच नाही राहिली आठ दिवसापासून ती घरी दिसते तिच्या आईच्या घरी.
ह ना? जात नाही ती एवढे पैसे भरले पण काही जात जात नाही दांड्या मारते
काय तर म्हणे, पाऊसच आला काय तर म्हणे. आमकंच झालं काय त म्हणे पोट दुखत लय बहाने करते ती हा. ते समोरचे बी पोर तसेच बाहाने करतात. पाऊस पडला का शाळेला लगेच दांडी मार
जातच ती असे करतातते.
जाउद्या काय बोलणार आता चला ठेवते